हम्म.
चहा झाला का?
चहा झाला. चहा झाला, नाश्ता झाला. तुझा? हा हा बोल की.
कुठं आहेस म्हटलं?
अ दुकानात हाय.
हा आवरून आलीयास?
जरा थोडंफार आवरलंय भात आणि आमटी तेवढी जाऊन करायची, ते मी जरा भात तीन शिळा हाय म्हणताना केला नाही.
पोरं?
पोरं शाळेला गेलीत.
आ?
जीज्याजी तेण?
जिज्याजी गेलेत पत्ता भाजी दिलीत मला आणि गेलत आपण.
जरा भाजी पण ठेवली का?
हा.
दुकानात ह्म, आज जरा व्हरायटी आणल्या, जरा नवीन- नवीन. वेगवेगळी कारंल, दोडका
आणलत. बोल.
काय नय. ते बिर्याणीची रेसिपी जरा सागं मला.
चिकन बिरयाणी.
का?
का हेज बिर्याणी.
व्हेज बिरयाणी.
व्हेज बिर्याणी का सोया-सोया सोयाबीची.
हा सोयाबीची.
ह्म ह्म सांगते, एकच मिनट थांब सांगतो. सोया, दुधाची पिशवीत हे ना. दही एकशे सहासष्ट. हॅलो, एक किलो का अर्धा किलो? एकशे सहासष्ट सगळं मिळून. लिहून घेणार का हे करणार म्हणलं लक्षात ठेवणार.
हा लिहून घेतो, सागं की?
हम्म, एक किलो तांदूळ
हा.
सोया
हा.
सोया आपल्या खाण्यावर
हा.
सोया आपल्या खाण्यावर असते आणि ऐ केवढा खायलं त्याच्यावर. थोडा खाईल त्याच्यावर, ते घ्यायच सोया त्यात दही दही-दही आणि हे घ्यायचं दही त्याच्यावर जराशी आपली बुक्का चटणीचा- चटणीचा बुका. चटणीचा हां. हा काय करायचं, पहिला शिजवून घ्यायचं, शिजवून म्हणजे कसं पाणी ठेवायचं गरम
गरम पाणी ठेवायचं, गरम पाणी ठेवल्यावर कनी त्यात ती शिजवून घ्यायचा. सोया शिजवून म्हणजे कसा त्यात जर टाकलीस कनी
त्यात टाकलीस कनी नही तू, की शिजून येतोय म्हणजे असं फुगतोय फुगला की काढायचा त्याचं पाणी पिळायचं पाणी पिळस कं नई तू पाणी पिलीस का नाही त्येजावर त्यातलं, कि मग त्येजावर दही.
हा.
दही आणि आपला बुक्का, आल्ल- लसणाची पेस्ट, आल्ल- लसूण घरातच करायचा, विकतच आणून घालायचं नाय.
आल्ल -लसनाची पेस्ट करायची, त्यात अस पुदिना.
हा.
करून बघ अर्धा किलोची घरात.
हां.
पुदीना, ते घालायचं, मिक्सर लावायचं, जरास आपल्या वल्या मिरच्या पण टाकायच्या त्यात, आल्ल, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना आणि जरास चार मिरच्या, टाकाच्या तिकटीला, जरासं टाकायच्या आणि ते मिक्स सगळं करून घ्यायचं आणि त्याला एक अर्धा तास रातभर मॅग्नेट व्हाय घ्यायचं, जे भिजवत, भिजून दे ठेवायचं ते, जरा मीठ टाक वरण चवीला. ते झालं कि, मोठा तांदूळ आणायचा, मोठा तांदूळ ऐंशी टक्के शिजवायचा.
हा.
ऐंशी टक्के शिजवायचा म्हणजे कसं, कच्च्यावर ठेवायचा. जेणेकरून तुम्हाला, तुला नंतरन ते, उभ द्यायला येईल असं. ते ठेवलीस कणी त्येच्यावर ते ते शिजवू, उकळून, उकळायच्या अगोदर काय करायचं उकळताना पण अ, ते आपण भा, भाताला कसं फोडणी देतोय कणी तसं करायचं नायं, पाणी ठेवायचं. त्यात, आपला खडा मसाला टाकायचा, मीठ टाक कायचं, मीठ जरा प्रमाणात जास्त टाकायचं जेणेकरून पाणी खराट होईल असं टाकायचं. लई पण खारट नाय, मध्यम खारट. खारट टाक हुपर्यंत टाकायचं आणि तांदूळ त्यात टाकायचा, उकळ्यावर मग टाकायचं. पाणी उकळ्यावर.
जरा, जरा कच्चा म्हणजे जरा म्हणजे कळतयं नव्ह? ऐंशी टक्के म्हणते मी. शंभर टक्के शिजतुय तिथ ऐंशी टक्के करायचा आणि काढायचा, उकडून घेऊन बाजूला काढून ठेवायचा, लगेच काढून असा पसरून ठेवायचा, पाण्यात ठेवलीस कणी, तर तो आणि जरा शि त्या, त्यो शिजवायचं नाही लई त्यात. आणि जरा शिजतोय, त्यो काढायचा त्यातन साईडला ठेवायचा. तो पर्यंत होतयं, भात हुपर्यंत अर्धा तास ते मॅगनेट होतया. त्येज्यानंतरन काय करायचं, कांदा, टमॅटो जास्त कापायचा. मसाल्याला, कांदा, टमॅटो जास्त कापायचा. त्यो कांदा हे लालसर तळून घ्यायचा. आणि त्यात ते मॅग्नेट केलंत कणी, ते सगळं त्यात टाकायचं.
ते हे तीन मसाला सगळा ही केलेला. हा
मॅगनेट करायला काय, काय, काय, काय सांगितलं आठवलं? तुझ्या लक्षात हाय? काय, काय सांगितलो सांग?
काय, दही का हे ती ना, त्याला लावलेलं सगळं.
हम. धनापूड, जिरापूड, जरा धनापूड, जिरापूड, बुक्का.
हा.
बुका एक चमचा टक
आपला चटणी घरातली, घरातली चटणी घातलं चालत नाही ती.
की चालत की, पण तू मिरची घालणार ना मग मिरची घातल्यावरती तिकट होत्या. मग मिरची मिरची न घालता चटणी घालायची मग, हा मिरची घालायची नाही बघ वाटायला.
ह बुक्का फक्त कलर लाग
चट हा चटणी जर घालणार असलीस तर मिरची वाटून घालायची नाही. मिरची दोन वरण टाकायच्या नुसत्या चवीला कळल ना.
ते लाल मिरचीच टाकायला लागणार की, त्यापेक्षा चटणीच घातलेलं बरं ना.
लाल मिर्ची नाही, हिरवी मिर्ची. आपण मसाला ह्याचा वाटतो की नाही त्यात घालायचे असते, पण घालू नकोस राहू दे. चटणी घालणार अस तर ते घालायं नाही फक्त आल्लं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना.
हा आलं लसून, कोथिंबिर, आणि पुदीिना
हा तरी बास झालं.
हां.
आणि काय करणार माहित हाय.
हा.
थांब सांगतो तुला अजून काय, लक्षात न गेलं माझ्या. आणि हा ते शिजवून आपण चिकन कसं शिजवतो की नाही तं शजवून घ्यायचं म्हणजे लई शिजवायचं नाही. कारण त्या अगोदर शिजलेलेच असते ते सोया.
होय होय ते पानात लगेच मुरलेलं असतय् ते.
पाण्यातूनग मुरून शिजलेलाच असतोय त्यो, त्याच्यामध्ये त्यातन काढायचा. लगेच त्यात परतायचा कांदा लालसर, टमॅटो लालसर भाजायचा. आणि त्यात ते टाकायचा, टाकून खालीवर करायचं. जरा असं पाणी शिपडल्यावरून करायचं जरासं शिपडायला लागते जरा असं पाणी. जरा पाणी शिपडायचं नाही तर खाली चिकटते मग, हा पाणी चिकटते. त्याच्यामुळे जरासं पाणी घालायचं त्यात, आणि ते भात जे केल्यास कणी
हा.
ते भाताचं थर लावायच, भाताच भात टाकायचा त्याच्यावर जरा
थोडं थोडं सोया घालून, थोडं तांदूळ टाक
तसं नाही करायचं, तसं नाही करायचं एकदा एकदाच खाली जे शिजवलेले असतय ते तू हा, जेव्हा भात जो केलेला सगळ्यात मावल तेच भांडं घ्यायचं परतायला.
हा.
आणि त्यात ते शिजवून, हे करतात नाही परत त्यातकणी त्यातच भात टाकायच सगळा, कारण अर्धकच्चा भात असतोय नव त्यो. नाही नाही लावायचं नाही, थर लावायचा खालीच ठेवायचं त्याला. सोयाला खालीच ठेवायचं, म्हणून जरं स पाणी आणि जरा तेल जास्त वापरायचं म्हणजे चिकटत नाही.
हां.
भात करताना पण त्यात तेल टाकायच एक माप, पाण्यात त्या. पाण्यात कपात माप टाकायचं तेल, म्हणजे भात सुट सुट्टीत होतोय.
हा.
चिकटत नाय.
हम्म बर.
कळालं ना? खडा मसाला ते घालायचं त्यात हा.
क आपण मसाले भात जसा करतो, तसं सगळं मसाला ना?
हा हा, मसाला भात करतोय तसं करायचंच नसतेय, पहिला पाणी टाकायचं पाणी शिजवायचं पाणी उ कळायचं, पाणी उकळल्यानंतर त्यात खडा मसाला नुसता घालायचा. खडा मसाला घालताना पण काय काय घालायचं, ह?
मसाले भात मी तसाच करतोय पाणी उक कळायला ठेवून मग नंतरन तांदुळ तिन टाकायचं ना त्यात खडा मस् साला टाकून ती उकळी द्यायची.
हम्म, ऐक सांगतो आपण मसाले भात करताना पाणी जेमतेम घालतोय. ह्यात जेमतेम घायच नसतंय ह्यात जास्त पाणी घालायचं असतंया.
हा.
जेणेकरून तो उकडून काढताना पाणी त्यात खाली राहावावं. नाहीतर मग त्यात केलीस तर बिदुक हुतुया.
हा हा.
डबल पाणी घित्यास तिथं चोबल पाणी घ्यायचं.
हा.
आणि त्यातनं उकडून काढायचा तो.
बर.
हम्म. आणि त्यात परता हे करायचं ते कांदा हे घालून परततेस क नाय त्यात ते हे टाक कायच आणि लगेच जरा असं काय करायचं परतायचा सगळा एक जीव करायचा त्याला लालसर झालं की उगच जरासं पाणी टाकायचं आणि मग लगेच त्याच्यावरनं भात शिपडून घ्यायचा. काय, भात शिपडून घ्यायचा आणि तवा असला की नाही आपला तव्वा
हा.
त्या तव्याव तवा ठेवायचा गॅसवर आणि त्याच्यावर ते पातीलं ठेवायचं, म्हणजे ते
ते सगळं झाल्यावर मग हा, उबीला.
हा उबीला आणि ते त्यात घालायचं आणि ते त्यात घालून का नाही ते त्यात घालून घ्यायचं आणि ह्याच्यावर ठेवायचं, गॅसवर ठेवायचं म्हणजे खाली का नि चिटकत नाही. सोया चिकटतेना खाली. हा, आणि नंतरन मग जरासं आपला कलर बिलर
गिर होऊन असं हि होत नाही ना, व्यवस्थित चांगला लागतोय तो?
होत नाही होत नाही, म्हणूनच भात ऐंशी टक्के करून घ्यायचा.
हा.
म्हणूनच भात, म्हणूनच भात ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा तो.
हा.
म्हणजे त्यो बरोबर त्यात मिक्स होतंय, कारण सोया शिजलेला असतंय ना ते.
होय, तेच म्हणत हो त्याला आस् खालवर वगैरे काय कराय
अ हा अ हा अ हा नाही नाही नाही नाही नाही करायचं तसं काय खालवर बिलवर काय करत बसायचं नाही, ते बरोबर त्यात क नाय शिजवुन येतोयच त्यो भात.
हा.
शिजून निघतोयचं भात त्यो, त्याच्यामुळं काय ते हे कराय लागत नाही.
मग त्याच्यावर जरासा काय करायचं आपण कांदा भाजायचा
हा.
कांदा भाजायचा, जरा कलर करायच. हम्म कांदा भाजायचा आणि त्याच्यावर हे करून ठेवायचं.
हां.
टायक जरसा आपली कस्तुरी मेथी असते का नाही, कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी जराशा हाताने असं असं असं करायचं त्याच्या जरा कस्तुरी मेथी टाक कायची कांदा टाकायचा जरा कोथिंबीर टाकायची आणि झाकून ठेवायचा पॅक करून.
हा.
तेवढ्या उभेवरच क नाही गॅस बारीक ठेवायचा आणि त्या उभेवर ठेवायचा पहिला गॅस क नाही तवा तापायला मोठा ठेवायचा हा तवा तवा कडे कडक कडक झाला का नाही की बरोबर म्हणजे अ त्याला ताव लावतोय ना लागतो याला आता ताव लागोपर्यंत जरसा हे होतया.
हा.
हम्म.
का करून बघतो जरा हा.
अ खरच करून बघायची अर्धा किलोची तेवढीच.
करणार करणार.
हम्म हम्म करा.
हो हा चाल ठेवू का हा.
ओके हम्म.